हॅलो
हॅलो यालाय का आवाज?
हा आला आला अगं पंचगंगावर आरतीचं काय हाय काय?
होय ते हुत पुन्हा पुढं ढक लित मग आता पुन्हाय. च्या
आत्ता हाय नव्ह आज. चालूय नव्ह आज संकष्ट चालूय नव्हे स्नॅप टाकायल्यात ढीग बला गर्दी भरल्या तिथं.
उगच हु म्हणून जात्यात बाई.
अ हु, हु, हु, अ अग कोणयत सांग ती आरती ओवाळायला? आपल्या कल्चर डिप पटमीची पोरयत.
एसी च्या छी.
ते हिनं स्नॅप टाकलेली सारीका त्यात हाय. मोटी मोठी पोर आहेत की नाही
एवढी खाली कसं गेलेल्या हाय ग
इ चल. करंजी चलकरंजी
फालतुपना
खरंच की सांगितलेलो बाई त्याला आनला नाही लावाय उघ हा एक मिनिट मैत्रिणीचा फोन आहे झाल्यावर बोल हॅलो
हॅलो
तेच तिला मला स्नॅपवरर कळलं ग ते
ह
आपल्या इथली ति प्रॅक्टिस कराल तिथ ते घेऊन कॉलेजमध्येध्ये
हम
ते फिरवायचं कसं ते प्रॅक्टिस करा तिथं आणि पचकावायच अता
होय महाआरती आहे नव
हम्म महाआरती पंच
यांना का दिले त महिली
पैसे नकोत काय येऊन जाते
खुळीच आहेत
पंचगंगा पहिल्या पंचगंगा जरा चांगली करा म्हणा मग आरती करा
नाहीतर लई बा आहे काय गऊ वाटत नाही कुठ
खरंच की काय ह सांगितल इचकरंजीत तिथं तेच काय आहे सांग की बाकीचं यथ
नक्कीच खाय तर चांगलं मिळतील सवढ बाकीच काही नाही आहे फिरायच ते
तेच ग जरास तलाव म्हण रांकाळ सारखं तेन पाहिजे होत.
कुठं करणार जागा आहेय कोणालाच
हु म्हणूनढीग भर आमच्या इथे तर आमच्या इथे तर चिकन सिक्स्टी फाई गाडायता एवढी?
आह् हा काय विषय
काय विषय चिकन सिक्स्टी फाय
नवे एवढी कशी काय गाड्या म्हणलं? तिथं एक काढलं की सगळं गाडी
व्हय आमच्या इथ आमच्या एरियात म्हणलीस तर अ वडापाव चिकन सिक्स्टी फाय चीज
हम्म चायनीज फक्त मला तिथलं आवडलं बघा आपल्या कॉलेज पशी
व्हय, व्हय
नाही बी तसलं मिळत आपल्या इथे सुंदरबाग जवळ तर अजिबात चांगलं नसते
चायनीज चांगलं नसते आम्ही गावातून गेलोवर नाही खात चायनिज
खरंच की लांब पडतंय ग तिकडं आणि जायला
होय
तुम्हाला काय जवळच आहे चायनीज मंचुरियन मस्त असतं सगळंच चांगलं असते सोड
आमच्या इथ तिकडं
तली सुंदर बागे जवळची मंचुरी आगा गगा आग पान पानचट पाव करून देतात सगळं गिरबीज ढीक बला
व्हय ते जनता बँके जवळ पण चिकन सिक्स्टी फाइ आणि मासा ते सगळं ते फ्रायच ते मिळत नव्हतोय त्यांचा गाळा बंद झालत त इकडं तिन् पण इकडं चालल्यात
होय अगं ते हे हे काढलेत ग सगळं तिथलं अतिक्रमण
तेच की ते
ह्याच्यावरच रोडवरच आणि इथे इकडे पण मिळते बघ आपल्या कॉलेज अच्छा ते टाकीज ये बघ कुठली तर इकड यायला आपल्या कॉलेजकडं तिथं पण भारी मिळतंय सिक्स्टी फाईव, खल्लास मिळतंय टॉप
ये होय आम्ही तिथनच खात होतो. लई
हम्म.
लई वेळ आम्ही तिथनंच आणत होतो, आता जरा आता जरा उलट क्वालिटी, क्वालिटी उलट जरा कमी झाल्या. होय आधी असली खतरनाक हुतो
नाही इकडं रा राजवाड्याच्या तिकडं पण झाल्या. तिथनं घ्यायचं मग तिथं पण भारी असतंय. धाम एक तास भरात त्यांच सगळं संपतंय स्टॉक.
होय त्यांच चांगलंच असतंय सोड आम्ही खातो कायम.
हम्म. भारी वाटलं.
आम्ही शक्यतो सुंदर बागेजवळ त्यांना हा ही नसतोय जास्त त खायला तिकड गेलोत नाही तर मग ते पाणीपुरी, नाहीतर भेळ तेन असलंच घेतो काय नाहीतर इकड काप परत मार्केट जवळ गेलास काय?
गेलो की ते गाडी नाही ते गाडी हाय तेच नव्हं?
हा कापड मार्केट सरळ जायच
हम्म.
तिथ गाडा हायीत सगळं, तिथ डोसा पण सगळंच चांगल मिळतंय तिथं.
होय, होय सँडविच खाल्लंय बघ तिथलं. आम्ही सँडविच खायलाच फक्त तिथे जातोय मस्त असतंय. खलास
हम्म. सुंदर बागे जवळच्या तेन
सहा मिनिटं झाल्यात.
पाच, हम्म.
दहा मिनिटं व्हायला आलीत.
चार मिनिट होऊ देत थांबा अजुन. होय, मी काय होय आणि काय करणार नई मी पुन्हा.
कधी येते कुणास ठाऊक ते टास्क रामणूच तीस झाल्यात?
होय तीस झाल्यात आणि ते पण त्यो दहा, दहा मिनिटाच सगळं केलाय.
आणि त्याला पैसे आले नाहीत मग अजून? मग त्याच डिटेल त्याला विचारलीस त्याचा डिटेल्स भरलाय तेन?
नाही विचारलो मी एवढं काय नाही आलीत पैसे खर अजून.
हम्म.
तिजी दिदी पण आयटीमध्येच हाय.
होय बोललेला मला
मस्तीचा दिदीकड मस्तीचा दिदीकड फोन पकडवला आणि गायब झाला कि हो म मला बोलायचं काय कळ ना काय महिला
एक किती किती महिने येतील ए तिकड असते नाव त्या ह्याला
होय दुबईला असत्यात ये हॅलो.. सुट्टी लाल्या
मला फायनान्स री करता बोललेला
आयटी मध्येच आहे. तीच सांगाल ती. मी म्हणल.. तू कुठल्या फीलल्डमध्ये आहेस. आयटी मध्ये म्हणली. मला काय सांगाल ती. आता ग्रॅज्युएशन झालय तुमच झालेय तुमच. मग जॉब उड जॉब बघायला सुरू कला करा. कशाला मम्मी पप्पांवर राहायचं लई. असं म. त्यांच येकायला लागतय लई. असं काय काय बोलायला ती.
ह्म्म ह्म्म ह्म्म
हिला किती पगार असेल व माय?
आता ती ग्रॅज्युएशन आत्ता कराला बारावी नंतर डायरेक्ट जॉब पकडली. तिन आणि आता ग्रॅज्युएशनचं थर्ड इयर आहे तिकड.
बारावी नंतर जॉब लागला तिला? कसं काय?
काय माहीत? बारावी नंतर ती जॉबच करायला घेतली म्हण आता ग्रॅज्युएशन थ ग्रॅज्युएशन का थर्ड इयर मेरा असं म्हणली. ती मला
म नेमकं काय केलं तिनं म्हणायच? काहीतरी केल असेल थोडीच ना अकरावी बारावीवर जॉब द्यायलात. काहितरी केल ग? ते काय तरी केलं तिन. फायनानसिंगच. अन त्याला तिचां ते बिझनेसची ते जास्त असतात ना त्याच्यामुळे कंपनीन तिला हे केलेली.
होय आणि तिज आता बारावी नंतर पकडल्या म्हणल्यावर केवढ्या वर्षाचा एक्स्पिरियन्स झाला बघ की?
बोकी आणि मी दुबईला?
चांगलय तीच.. दीदी वर्डत बसलेली त्याला
ह्म्म.
म्हणजान मनालाय तू तेरी बडी तेरा बडा भाई हे क्या? नाहीतर बेहेन क्या? मनालाय. म्हटलो नाही छोटा भाईये. होंतन म्हणाले मट ठीक आहे, मग तू वाजवत असशील त्याला. इकडं मला एक दीदी ची पडत्या एक मम्मीची, पप्पा घरात असलीच तर पप्पांची पण.
मला काय म्हला म्हणाला लागलाय, बघ आमची दिदी आणि आमची मम्मी आमचे पप्पा व कसलं बाहेर दिसत नाही आमचे पप्पा पा बघ म्हणा आणि बारका भोक एवढा काय चांगला दिसत नाही आम्ही चौगच छान दिस सगळे मी वन
ते बारका भाऊ कोण आहे त्याचा?
अगं तिथं नव्हता काय ग तो सेंडॉपला ते नव्हता बघ तिथं
तो त्याचा भाऊ आहे त्याचा आडनाव वेगळा आहे त्याचा धी रज नाव आहे.
नाव नाही आहे सिंग धीरज सिंगच असेल कि सक्का भाऊ आहे त्यो.
धीरज पाटील आहे.
ए धीरज पाटील तो वेगळा तू कोणाला तर घाल त्याला. धीरज पाटील वेगळा.
होय त्याची भांडणं झाली ती मधी अग ती सानिया जंगी नाही व्हय
हां.
ती म्हणजे एक्झाम सुरू होती तेव्हा ती अ
हा हा हा कळलं-कळलं ही येडपटच आहे ढकलाय तिला दयाप चांगिला
होय की डोक्यावरपडलेली आणि ते रावण च भाऊ काय करायले? अ ए म सी क्यू सांगायला आलाय. आणि उठली आणि उठलेलीच सरां कडच नांव सांगितले की मी म्हणलं काय सुरू आहे?
मूर्खच आहे पोरी बई बारक्यापन सारखं वाग त्यात
नाहीतर काय ना बहिरी होऊन पण सिरियस सिरियस भांडायला सुरु केलंय ती.
त्याचा सोबत
हा त्याच्यासोबत रामानुज मधी म्हणाला अरे तुझ्यासाठी सांगालता त्यो तुझ्यासाठी सांगालता. तुझ्या तुला ऐकायचं नव्हतं तरी आम्हाला तर ऐ कू द्यायंच अस बोलला.
येडपटच आहे बई. दहा झालं थांब मि लावतो आता.
हा.